हॅलो! हॅलो, आवाज येतो ना?
हा येतोय.
हा. जेवलात?
हो झाल आताच. तुमचं?
हा मी पण आता जेवले.
हा हं, पाऊस तेन चालू आहे तिकडं?
हा न मर
तुमचा आवाज येत नाही आहे नाही तुम्हाला कट नाही आवाज येत नाही आहे
पाऊस
हो ते, हा, हा
ते जाऊन आहे मिनटा हा हा तिकडे आहे पाऊस
हा आमच्या इथ पण तस हो आता थोडं ऊन पडलंय आवाज येतोय काय
हा हा येतो, येतो
ह, हा हॅलो
हॅलो हा बोला ना
हा इथं पण पाऊस थोडं होत सकाळपासून आत्ता ऊन पडलंय थोडं
हा इथे ना ईथे दिवसभर पावसाच, वात पण पाऊस काही नाहीय,
हा हा
हम्
हम्म काय काय बनवलं होत आज
आज काय आम्ही
बा काय आम्हाला
डाळ डायची आमठी भात आमटी नव्हती वरण होतआणि चपती तुम्ही वरण कस बनवता.
वरन तूर डाळ आणि मूग डाळ शिजवून घेतो मिक्स करून आणि त्यानंतर मग शिजल्यानंतर अ लसूण जिरे, मोहरी, हळद, आणि कडीपत्ता टाकून फोडणी देतो.
हा आम्ही जर आम्ही से तसच आहे पण थोडे वेग बनवतो.
हम्म हम् थोडं नंतर तर लागलं तर मग हिंंग टाकतो आम्ही जराच वसाठी.
ही ग, तर फोडणीतच टाकतात
हो टाकतात हे फोडणीत पण टाकतात. नसेल तर मग उकळतही ना आपण उकळी येते त्यावेळी पण थोडस टाकू शकतो.
हा आम्ही काय करतो माहितीय
हम्म, हम्म
आमच्या इकडे वेगळी पद्धती असतेज हिंग खबरा लसन ह् जिरं आणि थोडस कांदा थोडासा हे मिक्सर लावून ह मिक्सरला लावून घेतो बारीक वाटण करतो त्याच
हा
आणि ह नंतर हा फोडणीला त्याच्या कुकरमध्ये डाळ आणि टोमॅटो आणि हा ते हां मिरची. उकडून घेतो शिजवून आणि मग ते नंतर फोडणी नीला मोहरी आणि जिरा आम्ही वाटपाटा टाकलेल असत ना. म्हणून मोहरी मोहरी आणि कडीपत्ता टाकू आणि हिंग टाकून फोडणी मार. फोडणी देतो आणि त्याच्यात ते वाट टन आणि शिजलेली डाळ टाकतो आणि मग काय?
ते आपण जे काही वाटण तयार केलेल असतय ते.
हां ते फोडणीमध्येच टाकायच.
हां हां
आणि डाळ पण टाकायची आणि शिजवून घ्यायच दोन्ही पण थोड पाणी टाकून आपल्याला जेवढी. पातळ हवी तेवढी पातळ करायची.
हम्म हम्म
हां अशी बनवतात आमच्याकडे.
होय आम्ही पण करून बघतोय आता ह्याची प्रोसेस. म्हणजे अस वेळ जास्त लागतोय ना पण हे सगळ बारीक करून घ्या हे करा.
हा ते तर आहे पण आमच्याकडे ना जास्त खोबर वापरल जात ना कोकणात. मी कोकण साईडची आहे ना त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे सगळ्याच ह्याच्यात. सगळ्यामध्ये खोबरच वापरल जात डाळ जेवणात ते भाजीत पण केली ना की वरून का हे खोबर ना हे करून बारीक. करून मग हां खिसून आम्ही जेवणात टाकतो पालेभाजी पण सेम तशीच आपण पालेभाजी मध्ये शेंगदाण्याचा कुट घालतात तिकडे जास्त करून.
होय हो इथ आमच्यात तसच शेंगाच कुट तेच वापरतात.
हा तस इकडे नाही इकडे अ कूट नाही वापरत इकडे हे डायरेक्ट अ खोबर वापरतात. किसूण
ते चांगल होतय ना?
हा चांगल होत म्हणजे कस आहे आता आपण हे बघा तुम्ही कधी खाल्लेल नाही. तुम्हाला सवय नाही तुम्हाला पहिल थोड वेगळ वाटणार आता आम्हाला ह्याची सवय सवय झाली आम्ही खातो तिकडे आमच्याकडे सगळे लोक असच बनवतात जेवण.
हां हां हां
अस आणि मी कशी म माझ कस माझ. पप्पांच गाव कोकणातच येत आणि मम्मी पप्पांच गाव कोकणात पण आहे ते हे लोक हो तिकडे आलेले कोल्हापूर साईड ला गेलेत ना ते मम्मी पप्पा.
हां हां
त्याच्यामुळे दोन्हीकडची स्टेज चव आम्हाला माहिती.
माहती आहेत हां हां.
तिकडची पण आणि इकडची.
हां हां मग म्हणजे आपण तेलामध्येच खोबरं टाकून घ्यायचं काय भाजी करताना ते.?
नाही नाही तेेलामध्ये नाही, आपण शेंगदाण्याच्या कूठ कसा वरून टाकतो.
हा हा.
तसंच टाकायचं खोबरं आपण किसलेलं.
हम्म.
वरून टाकते.
आम्ही म्हणजे शेंगाचं कुट किंवा अ मसूर डाळ है सगळं वापरतोय, पालेभाजी करताना.
हा डाळ, मसूर डाळ पण वापरतात, हं. ह मासूर डाळ,, मुगाची डाळ पण वापरली जाते ना?
हो मुगाचे पण असते पण ते कसं अं जरा शिजायला तन वेळ लागतोय त्याच्यामुळं अम् म्हणजे भाजी लगे कसं, पालेभाजी लगेच शिजून येते ना. एका उकळीमध्ये, मग ते डाळच थोडी कच्ची राहत मग ते कसं वापरतात ते,, पण मसूर कसं लगे लगे शिजत्या त्यामुळं, जास्त करून मसूरडाळच वापरतो.
हम्म. पण मी काय करते मण ते मुगाची डाळ कशी घालते, मण ते कांदा लसूण आपण फोडणीला टाकतो ना तेव्हाच ती भिजवलेली मुगाची डाळ टाकते, आणि ती आधी शिजवून घेते थोडी त्याच फोडणीमध्ये, तेलात कशी डाळ लगेच शिजून जाते.
हा हा.
मग नंतर पालेभाजी टाकते वरून.
हा हा.
हम्म, त्याच्यामध्ये जास्त कच्ची राहत नाही म्ह म्हणजे ते आधी थोडी शिजवलेली असते ना,, हा त्यामुळं ती कच्ची एवढी राहत नाही पण लोक हे म्हण म्हणजे मा इकडे ना हे कोण कशी डाळ वगैरे घालतच नाही. इथे फक्त ती, हरभऱ्याची डाळ असते ना ही जास्त वापरली जाते भाजीत. ती पण मोठी असते ना जाड असते, त्यामुळे तिला पण शिजायला हा शिजायला तिला पण टाईमच लागतो तसं.
हा हा, आम्ही ते म्हणजे आंबाडीची भाजी असते ना. त्यामध्ये तेवढंच ते वापरते.
हा, ती पण मस्त लागते आंबड्याची भाजी.
होय.
मी पण खूप वर्ष झाली खाल्लीच नाहीे, म्हणजे मी तिकडे होती तेव्हा खायची, तिकडे भेटत होती. इथे पण भेटत असेल, पण माहिती नाही कुठे असे काय एवढं कोण खात नाही ना, थोडी आंबट लागते ना ती.
होय पण म्हणजे त्याला एकदा उकडून घेतल्यानंतर न जरासा आंबटपणा कमी होतोय त्याचा, मग नाही. त्यांना आणी परत फोडणी देताना, किंवा ते सगळं आपण वरनं शेंगा, हरबरा हे सगळं घालून शिजवत असते ना त्यावेळी जरा आंबट पणा कमी होतय, नंतर पहिल्याच उक उकळी मध्ये ते आंबट कमी म्हणजे ते शिजवून घेतले की कमी होतय लगेच.
हा. तिला पण लय भाजीला त्या लय म्हणजे, तापय ना. हे करा, ते करा. शिजवून. हा पण चांगली लागती.
होय. त्यामध्ये, लई काय- काय, आयटम घालायला लागत्यात.
ह, तेच ना.
हम्म, हम्म. तुम्ही पण असे, म्हणजे एकदा शिजवून घेऊन, मगच करताय ना ते?
मी ति ना, केलेलीच नाहीये जास्त.
होय. हा, हा.
हा. मी असं, जास्त केलेली नाहीेये. ती भाजी. त्याच्यामुळं, काय माहिती नाही? पण नाही मी एवढं, नाही केलं. ती, ती कशी. हां. मम्मी वगैरे करायची आणि
तुमचा आवाज कट व्हायलाय. आणि आवाज येईना, मला नीट.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येईना, तुमचा मला?